हॅलो! हां आवाज ये ताई.
हो येतोयं ना.
हां झालं जेवण वगैरे हो हो झालं, येतोय आवाज. हो. झालं ना आमच झालं, हो हां काय ना ही? झाला का मुलांच्या शाळा वगैरे सुरू? हो चालू झाल्या ना.
शाळा चालू झाली का टाईम भेटत नाही, अजिबात आ काय ते पोरा हां असंच होऊन जातं शाळा चालू झाली, का रुटीन चालू होऊन जातं सगळं. गावाला गेल्या होत्या, का नाही?
हो जाऊन आलो, ना गावाला जाऊन आलो.
हो ना हो जाऊन, आलो आम्ही पण.
हो ना हां हां सुट्ट्यांमध्ये फिरलंच पाहिजे ना.
हो पोराला पण मामा मावशीच्या गाव ते
मग माहिती पाहिजे हम्म तेचना नाही तर हम्म हो मग त्यांना फक्त मोबाईल मोबाईल माहिती राहत तो बस
हा मोबाईलशिवाय त्यांना काहीच सुधारत नाही काही नाही आता. कुठं जायचं तरी पोर आता नाही डायरेक्ट कारण की त्यांना असं वाटत कुठे गेल मोबाईल देणार नाही हं हो नाही म्हणत पोर डायरेव्ट.
हो हो धोंडा झाला ना तुमचा झाला ग कसा झाला त छान झाला आमचा पण एकदम छान झाला मस्त झाला एकदम हं
इकड तिकडे हे दिसत इंस्टग्रामवर त्याच्यामुळे लोक जास्त हे करायला लागले आधी होत होता पण मग ये नव्हत आधी एवढं नव्हतं. तर होत पण पण हे मोबाईल मुळ एवढं माहित नव्हतं लोकांना आता मोबाईल मुळ ना लोक बघु हम् मोबाईलमुळे लोक आता जास्त बघून एकमेकाच बघून जास्त करायला लागले.
हो. करायला पाहिजे हो मग हम् एकदा येतो हो उलट चांगलं झालं ते बघून तरी म्हणजे नाही का एकमेकांच बघून तरी लोक सुधारले माहिती झालं सगळ्यांना करायला.
मानपान तर पाहतो नाही का मा जावयाचा अजून काय म्हणता महत्वाचं हा असं जावायला नाहीतरी दिवाळीला बोल पण मग हा जास्त मान देता.
आता
हां हो हम् हो काय ब ताजल
काही नाही. क्लास वगैरे लावले मुलांना?
मुलांना क्लास लावले ना.
हां ना फीज पण खूप आहे ना, शाळेची, क्लासची.
ता शिक्षण पहिले सारख राहिलं होय काहीच नाही राहिलं आता जिथं तिथं फक्त पैसा
हो पैसा हम्म आपल्या वेळेस नव्हतं तस
क्लासला जरी पोरांना टाकलं तरी शाळेपेक्षा जास्त फि क्लासला भराव लागते, आणि शाळेत आता पहिल्या सारखं काहीच शिकवत नाही. घरी अभ्यास करा.
हम् ते काय एकदा शिकवता फक्त आणि झालं नाही ना ती क्लासची गरज नव्हती शाळेतच सगळं करून घ्यायचे ते आता क्लास वथ डिपेंड रावं लागतं क्लासमध्ये शिकवतील तेव्हा मुल्लानाही असं झालंय नाही ना् आणि त्यात इंग्लिश मिडियमच असत इंग्लिश मिडियम म्हटल्यावर थोडस आपण मराठी मिडियम असतो, थोडासा फरक पडतो शिकवण्याचा याचा् आणि मुलं ऐक नाही.
आपल्या पाशी बसत नाही ना ते, आणि आपण शिकवणावर म्हटलं ते ऐकत नाही आता आपल्या पाशी बसत नाही, त्यांना धाक नाही ना आधी सारखा
नाही हम्म आपल्याला सांगावं लागत नव्हतं, तेव्हा आपण स्वतःहून बसायचो. हम्म्.
नाही करत आपल्याला सांगाव लागत तेव्हा ते ऐकतात आणि काय आता मोबाईलवरच अभ्यास येतो मोबाईल वर येतो जे काही येत ते सगळं मोबाईल वरच य त्याच्यामुळे पोरांना मोबाईल पण द्यावा लागतो.
मग त्यांचं तेच तर झालेलं आहे. हम्म मोबाईलचा वापर वाढला त्याच्यामुळे, मग मोबाईलचा वापर वाढल्यामुळे मग ते काय मग रीलल् बघायचं व्हिडिओ बघायचे ते पण वाढलं अभ्यास करता करता म्हणता
काय तर अजून काय हाय व्यवस
काय नाही हो व्यवस्थित आहे ना. हम्म. हां
बाकी काय म्हनता आजून.
काय नाही. तुमचं काय चाललं अजून?
काही नाही एकदम निवांत आहे. काय रोजचं तेच रुटीन पोरांचं क्लास ला सोडवायचं आणायचं तोपर्यंत दुसऱ्याचं टायमिंग होऊन जात. तो. सुट्या होते तो पर्यंत निवांत हॊ
निवांत होतं.
आता चालू झालं.
हो हा हो क्लासला सोडवा. हा हो ते पण थकतात म्हणा मुलं थकुन जात त्यांचं पण हम्म.
का? मुलांना पण आता टाइमिंग नाही पहिल्या सारक आसं खेळायला पण टाईम नई पोरांना आता क्लास लावायला लागता. सकाळी दोन तास क्लासवरून आले लगेच स्कूलला जावं लागतं. आला का सहा वाजेता तोपर्यंत क्लासचा ओऊस का हे आये हेला तो अभ्यास. कराचा शाळेचा राहतो.
चा हम्म नाही ना खेळायला पण टाइम भेटत नाही. खर खेळायला पाहिजे त्यांनी पहिल्यासारखं असं आपण जसं खेळायचो तसं.
हा नाही आता तस नाही खेळलं जात आणि पोर सुद्धा आता बाहेर जात नाहीत.
नाही ना बाहेर जात नाही काही नाही पण जे मैदानी खेळ होते पहिल्यासारखे आपण खेळायच ते ते खेळले पहिजे म्हणजे शारीरिक व्यायामा होतो मुलांचा पण उंची वाढते सगळ्याच गोष् ती भाणं नई का शारीरिक काई प्रॉ म्हणजे तक्रारी पण नाही राहत त्यांच्या मग सगळं व्यवस्थित राहत भूक लागते खेळण्यामुळे हम्म मग ते आता जेवण नाही करत मग काही हालचालच नाही होत मोबाईल घेऊन बसता घरात
आणि आजी आपण जरी करायच तर मोबाईल द्या
जेवण कराल हा ते लक्ष जेवणाकडे तर नाही पूर्ण मोबाईलकडेच असतं काय खाता काही नाही त्यांना काही समजत पण नाही मोबाईलमुळे
ह्ह्ह्ह कायत
मोबाईलचा- मोबाईलचा चांगला पण वापर- ह्ह्ह म्हणजे दुरुपयोग पण आहे दोन्ही गोष्टी य ह मन्जे नॉलेज पण भेटत त्याच्यातून चांगलं म्हणजे नाही का असं कुठली पण इन्फॉर्मेशन आता आपल्याला वाटलं तर मग मुल पण टाक नाही समजला तर मग गुगल ला टाकून म्हणजे-
हा जेवढं चांगलंय पण आपण पोरांच्या हातात मोबाईल देतो एखाद्यास पोर- फोन पे करता काय का पोरण कळत हा
कळत नाही हो गेमच पण हो फ्रॉड होतात हो गेम मध्ये पण मग काही काही मुलं फसतात ना समजत नाही त्यांना क हग गेम -
हम्म आता आमच्या इथल्या एका मुलाच असच झालं ना गेम खेळता खेळता कोणता गेम खेळत होता- खेळ ता खेळता खात्यात ते सगळे पैसे निघून गेले
हो ना म हे असं समजत नाही मुलांना
समजत नाही हा कायत म्हणून जेवढं चांगलं आहे तेवढं वांगल पण आहे हम्म काय तर
पण मग आता आजकालच्या जगात म्हणजे ते आलं पण पाहिजे असं पण अये मोबाईलच पण म्हहिजे समजलं पाहिजे आलं पाहिजे असं हम्म
तेवढ पोरांना- कळत आता आपल्याला काच काहीच समजत नाही अजून काही गोष्टी मोबाईल मधल्या काय झा-
पग मग त्यांना सगळं येत ह
ह पोरण काय गोष्टी पोर सांगतात
हो मग आपल्याला ते शिकवतात हे असं करायचं तसं करायचं आपल्याला माहित नाही रहात आपण फोन उचलायच
हा आपल्याला काहीच माहित नाही राहत का हम् काय म्हणत अजून
ह मुलं उलट त्याच्या म हुशार पण झालेलं आहे खरं व्हिडिओ बनवता येत म्हणजे म ते व्हिडिओ क्रिएटर सारखं झालेलं आहे त्यांच व्हडिओ पण बनवता येतात त्याच्यामुळे एक ते पण फील्ड तयार होत ना त्यांना
माझी मुलगी पण आहे ना ती पण तेच हा तिला पण खूप पेड आहे हो व्हिडिओ बनवायचं नाही का असं हा एडिट करायचं
हो मग ते पण एक स्किल आहे ना सगळ्यांना जमत असं नाही राहत ते म्हणजे त्याच्यात पण मग पुढे जम नाही का करियर करत आता येऊ शकत बनवता येतात व्हिडिओ वगैरे एडिटिंग करून देऊ शकतो आपण
आपल्याला पाचवीपासून इंग्लिश होतं
हो
तेव्हापासून एबी तेव्हा एबीसीडी होती आता तर पोराना पहिली पासून म्हणजे नर्सरी पासूनच आहे सगळं इंग्लिशच आहे पोरांना आता हम्म कस
आपल्या वेळेस क्लास वगैरे लावायची पण गरज पडत नव्हती काही नाही आपला अभ्यास
करायच हा
हम्म आता हे पहिली नर्सरी ज्युनिअर केजी पासूनच
क्लास पण लावायला लागता आणि नाही का सगळच फरक पडला पहिल्यासारखाता काहीच राहिलं नाही आधी झाली नववी झाली दहावी झाली चला करा लग्न नाही शिकले तरी चालत होते पण आता नाही ना शिक्षणाला खूप महत्त्व आहे शिक्षणाशिवाय काहीच
काहीच नाही हम्म आणि दोन जणांनी केल्याशिवाय पण होत न मुले. म्हणतात कि स्वतःच्या पायावर उभं राहिला म्हणजे मग सपोर्ट होतो नाही का हम् तेच ना. हा शिक्षण ही केलंच पाहिजे म्हणा.
हा ना शिक्षण शिक्षणाशिवाय काहीच
नाही ना हम् सगळं चालत होत हो तेव्हा कस एवढं म्हणजे ह शिक्षणाच एवढं हे पण नव्हतं पूर्वी.
नव्हतं काहीच नव्हतं आठवी नववी जरी झाली तरी आई वडील घरात ठेवायचे लग्न करं.
बघायची असं आता मुली कस स्वतः जॉबला लागतात जॉबला लागल्यावर मग लग्नाचा विचार.
आताच्या पोरींच काय झालंय वय पण वाढत जात, लवकर लग्न पण नाही होत आणि पोरींच कसं चाललेलं हम्म पोरींच कसं झालं. त्यांच्या मनाप्रमाणे. मी माझ्या मनाने नाही का त्यांचा त्यांचा हा आणि ते आताच्या. कसं झालेलं आहे उलट त्याचं ते बघता करता नाही खूप. चांगली गोष्ट आहे नाही का कारण कीं त्यांना नॉलेज. काही गोष्टी समजतात त्यावेेळेस आपल्याला काहीच समजत नव्हतं ज्यावेळेस साईबाबांनी आपल्या करून दिलं. त्या आपण गोष्टीत त्या समाधानी होतो. तर तसं नाही .
नाही तसं नाही. त्या पण बघताना चांगल्याच बघतात मुली पण मगं कसं म्हणजे हां पुढे काही. प्रॉब्लेम नको.
कारण कारण कसं शिक्षण झाल्यामुळे मुलींमध्ये मेच्युरपणा येतो.
हो समजतातं हा आणि त्या ओळखून घेतात ना म्हणजे, हा कसं व्यक्ती आहे कसं आहे काय असं पहिल्याच्या काळी कसं डायरेक्ट म्हणजे लग्नात. झाल्यावरच बोलणं व्हायचं. असं होत, हम्म आधी काही. नाही तसं नाही आता आधी मुली बघतात भेटतात. कायं असेल त्यांच्या मागण्या त्या सांगून देतात फार सगळं हा.
घरी जाऊन, घर बघून येतील, सर्व काही बघतील त्या वेळेस लग्नाला तयार होतील. तोपर्यंत नाही. घरच्यांना पोरांनी आता टेन् नाही ठेवलेलं आहे हा कायचं.
चालेलं बरं. ठीक आहे, चालेलं, छान वाटलं ताई तुमच्याशी
तुमच्याशी बोलून पण मला खूप छान वाटलं.
हो हो चालेल ठीक, हो हो करा चालेल, हो हो तुम्ही कराच, हो हो चालेल, हो हो. हो हो.